हॅलो
हा बोला
हां आवाज येते काय म्हटलं
याय लागला अडकलाय लागलाय ओ जरा
हॅलो आता
हॅलो हा आता या लागला बोला की
काय करायल्या
काय नाही चालुय घरातल आवरायच तुम्ही
होय माझा चालला स्वयंपाक हॅलो
हा हा हा बोला आवाज या लागला तुमचा
स्वयंपाक ते हाय थोडा करायचा आहे थोडा केलाय तुझ
हा माझ पण ते चालुय स्वयंपाकच
हम्म हम्म
आता ते की स्वयंपाक वगैरे
हा होय आणि काय काय नाही गणपती वुन आले आमच्या इथं हॅलो
हा बोला आवाज येत नाही तुमचा जरा अस मोठ्या न बोला
हा ग गणपती
हा ह मध्येच तयारी चालु
हा मग अ आमच्या इकडे कस असतय गौरी गौरी आग लागते तर
हा हा येते
हा आमचे बी इथ चालते गौरी गणपती असतात ना मग गौरीला म्हणजे हुब्या गौरी असतात कळशीतल्या पण असतात आणि हुब्या पण असतात-
हा मुखवटा
हा मुखवटा नाही बा अस एक एकदम रियल अस दिसतय मी माझ्या गौरी ना माझ्या गौरी हा माझ्या गौरीना मी अस म्हणजे ते एकदम अस खळी पडत्या माझ्या गौरीना अस त्या गौर्या त्या अस पुण्यातून आणल्यात त्या एकदम मस्त भेटतात त्या पुण्यामध्ये हा मग तीथुन आणल्या त्या आणि खळी पडत्या
घ्याल लागत अस हा
हो साडी त सगळे नवीन घेत्या प्रत्येक वर्षी ना गौरीना साड्या हा साड्या नवीन ओटी ओटी भरायच परत आणि त्यांना आवरायच मग खुप कळशीतली गौरी असते ना पहिला मग कळशीतली गौरी त्याला सजावटतीन करायची पहिला एंट्रीला कळशीतली गौरी आणतात ना सकाळी मग त्याला सगळं ते मुकुटा मिळतोय बाजारात ना गौरी छोट्या कळशीला ह मग ते त्या त्या कळशीला घालतेय मी आणि फलस आणि तर दागिने ते सगळं घालायचं त्या गौरीला आणि ते ढाळे असतात ना ढाळे ढाळ्यांमध्ये पण हा तिथं पण मग मंगळसूत्रतीने लावायचं मग ती गौरी ठेवायची मग ते अं पावुलाने आता आणयचं गौरीला मग नंतर ना मग ते हुब्या गौरी कस संध्याकाळी मग हुब्या गौरींना संध्याका
आवरायचं का हा ह चांगलंय हा बोला की
हा मग संध्याकाळी मग साडी हा संध्याकाळी मग साडी ते नेसवायची त्या गौरींना मग दागीने तेन घालायचे. मग नंतर दुसऱ्या दिवशी मग हा सगळं आवरलं हळदीन कुकूं लावून त्यांना त्यांच्या जागी बसवायचं. म्हणजे दोन गौरी ना त्यां गणपतीच्या इकड आणि इकडे साईड ला इकडे गौरा आणि तिकडे गौऱ्या साईड ला हे करायचं आणि मध्ये ती कळशीली गौरीइकडच समोर ठेवायची. आणि त्यांची ओटी त्यांनी भरायची मग परत दुसऱ्या दिवशी कि मग संध्याकाळी सगळं आवरून ठेवतो आम्ही म्हणजे मग दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी मग त्यांचं म्हणजे अ सगळं हार तेन घालायच मोठा ना ग असं हार न घालायचा गजरा घालायचा म आपलं परत त्यांना मग भाजी भाकरीचं आमच्या इथ मिक्स भा म्हणजे मिक्स भाजी असत्या हा
हा
काय माहेरवासी न असतात ना त्या मग त्यामुळ मिक्स भाजी करायची त्यांना भाजी भाकरी खायला घालायची हा भाजी भाकरी हा त्यांना भाजी भाकरी खायला घालायची मग नंतर घरापाशी असं म्हण नामजे भाऊ किती असं मग त्यांच्यात हळदी कुंकू तेन मग त्या आमच्या त्याच्यात हळदी कुंकूला आम्ही त्यांच्यात जायच हळदी कुंकूवाला हम्म प्लस आणि म ते मध्ये अ ते गाणी म्हणायचं ते तिथंच खेळायचं थोडंफार गौरीवी समोर खेळायचं. तर हा आणि अ आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मग काय करायचं ते धागे घ्यायचे असतात धागे म्हणून मग पाच पाच बायका येत्यात ते म्हणजे गौरी विसर्जनच्या कामाला असंच दुपारनंतर धागे घ्यायचे नंतर ते धागे त्यात कुटलं कुटलं म्हणजे भाजी तेन आणि काकडी बिकडी असते आणि ते धाग्यात बांधायचं आणि ते घरची म्हणजे त्यां सहवास मग तिच्या ओटीत त्या बाहेर म्हणजे बायका घालतात ते
हा
हा मग ते घातलं मग नंतर ना मग त्या दिवशी पोळ्या असतात मग पोळ्या करायचं. हा पोळ्या मग नंतर न ते गौरी जेव्हा असं जायचं बघा ना तेव्हा अक्षरशः गौरीच्या डोळ्यात असं म्हणजे पाणी पाणी आलेलं असते. हा पाणी आलेला असतय असं म्हण हा अशी म्हणजे आपण कसं माहेरून म्हणजे म्हणजे माहेरून जाताना अस म्हणजे कसं वाईट वाटतेय ना जाताना तस सेम गौरीचे तस सेम होतय हा सेम तसं होतय म्हणजे नक जायला वाटते त्यांना असं होते आणि आपल्याला पण असं कसत राहते बाबा नको असं पाहुणे आल्यासारखं घरात असतज
गजबज असते नाही त्यायला घरात
मंगण पतिच्या आरती ग आरती त्यांनी चालू असत पाच दिवस तरी आरती सकाळ संध्याकाळ आणि गोडगोड नैवेद्य हम्म
रोज कायतर नवीन
हाा तेच मसाले भात खीर मोदक हम्म ते चालू असतय रोजच
हम्म
मग आणि अ हे असते ना आमच्याथ रथउत्सव पण मोठा असत ते ना तेततेन
होय रथोत्सव असते तुमच्याइथ
हा संगाव मध्ये रथउत्सव असतोय.
गणपतीचा रथउत्सव करतात काय गणपतीचा रथोत्सव करतात काय म्हणलं
हा गणपती त्यामुळवा असतोय पहिल्या दिवशीजे दीड दिवसाचा असतय ना रथ उत्सव ते मेन गणपतीचं मंदिर आहे ना त्यातल्या त्यातल्यार गणपतीच मेन गणपतीचा मंदिरातलं रथोत्सव असत ते मग तेव्हा आणी गदीॅ त्यन असत्या मग तेव्हा आम्ही काय करतोय खीर करतोय.
हा हा मध्ये लोकांना वाटतय काय
पहिल्या दिवशी माजा आवाज येतोय ना तुला
ह यायला लागलाय थोडा अडकळायला लागलाय थोडा मग पहिलं म्हणजे वाढतय का काय सगळीकडे म्हणतय मी अ
काय म्हणलीस
वाटतय काय म्हटलं खीर
हा नाही खिर असं वाटत नाही म्हणजे पाहुणे तेन येतात ना आपल्या घरी म्हणजे आपण ना आपण इन्व्हाइट करायच कि बाबा प्रत्येकाच्या घरी असतात प्रत्येकाच्या घरी गणपती असतय त्यामुळं आपण मग बोलवायचं मग त्यानी कसं ते काहीतर नवस त्यन बोललेलं असतंय रथाला ते. त्यांनी येत्यात रथावर नारळ त्यन फोडत्यात ते तसं होतय ते हम्म.
हम्म
फोडत्यात आणि अ हे मग काय त्यांची इच्छा त्यन काय असत् ते आणि असं एकदम एवढे गर्दी असते ना रथाला. एवढी माणसं एवढी लेडीज त्यन असं असतात तेवढे चेंगरून चेंगरुन पार होते त्यामुळे बायका लेडीज जास्त जायला बघत नाहीत
जायला बघत नाहीत
करताय ते ते र रथ त्यन ओडायचं ते मग ते गुलाल टाकायचं रतावर अस
हा हा हे ऐकलंय मी हे ऐकल्यासारख वाट ते म्हणजे पहिला ऐकलाय सोडा
हा.
हम्म हम्म.
हे सगळं पाच हा.
हम्म भारी कार्यक्रम असतोय त्याच्यामुळं
होय आणि सगळं लेझीम, ढोल, ताशा ते सगळं असतंय. काय नवीन नवीन मस्त असतंय ना, भारी असतंय, बघायला हम्म. आणि म्हणजे आरतीत ते ना असं मग कुणाकुणाच्या घरी पाहुण्या येत्या. मग पाहुण्यांना जेवण. खीर, मसाले भात, आमटी आणि दुसऱ्या दिवशी मग गणपतीला मोदक ते असतात ना असं.
हा हा हा हा.
हा. मध्ये एक म्हणजे मा तिकडं माझ्या माहेरीत ना असं. म्हणजे ना वर असं म्हणजे गौरीच्या गाण्यावर
गाण्यावर, माहिती की. हा हा आमच्या इथं पण देवाचं हा बघा, आमच्या इथे पण सेमस असते या खेळत्यात वगैरा
हा. पहाटे पहाटेपर्यंत राहतात. आणि त्यांच्या अंगात पण येतंय, गौरी अंगात येत्या.
आहे तुमच्या इथे प्रकार तो?
होय आहे की मग. माझे तिकडे माहेरी म्हणजे माहेरी आमची गौरी बसवत नाहीत. म्हणजे कळशीतल्या असत्या, पण माझी साईडची म्हणजे आजी आहे ना माझी चुलत आजी आहे ना, तिच्या तिच्या अंगात येतात तसं ती प्रथा चालूच आहे त्यांच्या घरचं, हा गंगा गर
पण असत्या. म्हणजे आमच्या का असा उभा मुकवटा नसतोय आमच्यात फक्त कसं ह जी पानांची असत्या आणि आम्ही शंकुबा दुसऱ्या दिवशी घेतोय हा. शंकुबा आम्ही दुसऱ्या दिवशी घेतोय घरी, असं पा त्याच दिवशी घेत नाही. नसते. तुमला दोन घई ना गंगागौरीेत ना, त्यामुळे तुमच्यात शंकुबा नसतोय.
हा ते कसं कोल्हापूर साईडला, आणि तुमच्या इकडे पद्धत आहे.
हा. मग आमच्या इकडेच पद्धत आहे ती. गंगा गौरीची अ शंकुरबा आणि गौरी. आमच्याकडे आसतात. माझ्या आजोळा हा. माझ्या आजोळा शंकरोबा आणि गौरी.
हा.
हम्म हम्म.
हम्म. ते शंकरोबा म्हणजे सगळं शंकर सारखं म्हणजे सगळं हे, म्हणजे त्यांना शंकरोबाला सगळं असं हे करायचं ना, शंकर सारखं म्हणजे महादेव सारखं सगळं न हे करायच. सजवायचं त्यांना
हम्मं, तेच आमच्या इथं पणं तसचं हाय. हम्मं. म ते होय, होय ते आ आता दिवस कधी येतील असं लागलयं. तेवढं पाच दिवस असत्यात, खरं लगेच जात्यात ते पाच दिवस. केवढ्या गडबडीत बाई किती गडबड होते त्या याला. खरचं ते पाच दिवस असं गजबजलेले असतात. नाही का? त्यामुळे कसं घर असं भारी वाटत ते. खरं ते जात्यात नंतर शांत होते नको वाटते ते.
हा तेच की, असं म्हणजे घर असं भरल्यासारखं
भरल्यासारखं वाटतंय खरं आता हे जात्यात ते नको वाढतेय खरं.
नको वाटतयं जाताना नको वाटतयं सगळं असं म्हणजे. लयं असं हे होतयं सुनं सुनं वाटतयं घर असं कोण तर. आपल्या जवळचं असेलं तर लयं लांब गेलं असं वाटतयं. हम्मं, होयचं की,
आमच्याकडे पण आशीचं प्रथा आहे. होय आता आहेत. तेचं आतुरता लागलीया होयं. आतुरता लागलीया आत्तापासूनचं.
होय मगं काय. कधी आता येते ग गणपती तेनं असं वाटते. हम्मं, आता एक महिना आहे. आता अकरा ऑगस्ट.
ऑगस्टलायंत.